हॅलो काय ग काय करतीयेस
काय नाही आता जेवण वगैरे झालं बसलोय
अच्छा हो येतोय येतोय काय जेवलीस आज
आज आम्ही खोबऱ्याची चटणी खिचडी पोळी बनवली होती तुम्ही काय जेवला
आज काय नाही आम्ही साधच मसूरची डाळ केलीती काळी डाळ भात आणि चपाती
हू
आंबे आणले म्हणजे आता शेवटचा तर पाऊस पण पडायला लागला ना ग यांनी आंबे आणले होते
हा
आवाज अडकतोय का तुझा
बघतोय का
थोडंसं थोडंसं काय नाही येतोय हो हो येतोय बाकी झाल आवरून सगळ घरातली काम
हो झाल मुलगी जागिये ती झोपली नाही अजून
अच्छा काय नाही आम्ही पण करतो खिचडी वगैरे कोणते तांदूळ वापरते तू खिचडीला
नाही आम्हाला रेशनच्याच तांदळाची खिचडी आवडते दुसरी खिचडी आवडत नाही
नाही मला पण आवडते रेशनाच्या तांदळाची खिचडी म्हणजे मागे तर मी एवढी खात होते त्या रेशनच्या तांदळाची खिचडी मग नंतर कस गं की तोंडी येते मग परत आपल्या ते मग थोडे दिवस तो बंद केला नंतर इंद्रायणीचा पण भात मला फार आवडतो खिचडी भात त्याच खूप छान असत बघ तू पण ट्राय करून बघशील नंतर‌ तो बरेच दिवस खाल्ल्यानंतर मग मी आंबे मोहर पण म थोडा मध्ये स्टार्ट केला तो पण मला मग छान वाटला त्याची पण खिचडी छान व्हायची म्हणजे अस मी बदलत राहते असं
हा म्हणजे थोडं चेंज चव पण चेंज होते ना
बरोबर आणि खिचडी पण मागे बरेच दिवस व्हायची आमची मग आता तो पण कंटाळ आला मग आता आम्ही सध्या काय करतो सकाळी कस गं टिफिनच्या भाज्या असतात कोरड्या कोरड्या भाज्या आणि पोळ्या असतात मग रात्री थोडस असं रस्सा भाजी वगैरे खायला बरं वाटतं मग आता सध्या आम्ही ते आमटी आणि भात असं स्टार्ट केलेलं आहे
हा
बाकी मुलीला काय बनवलं होतस मग
मुलगी पण तेच खाते म्हणजे थोडंफार तिखट बनवून देते तिला जे आम्ही बनवतो ना तेच तिला म्हणजे थोडं मिरची कमी करून तेच बनवून देते
हू हू
म्हणजे कस सगळ्या गोष्टींची सवय पाहिजे असून थोडं नाटकं करते पण म थोडं तिच्या मागे फिरून खाऊका लावाव लागत
छान ना मग, चांगली गोष्ट आहे गं.
हा.
आजकालची बरीेचशी मुलं नाही खात गं ते.
हो ना.
म्हणजे ते वेगळं, लागतं त्यांना प्रत्येक वेळी.
त्याच्यापेक्षा म्हणजे असं थोडं सवय लागते म, सगळं गोष्टी खायची. नाही तर एकच गो दिली मग ती खाऊन, खाऊन बोर होऊन जातात पोरं. नंतर ती खायला कंटाळा करतात मग पोरं. नवीन नवीन काही ना
बरोबर ते पण आहे. आणि कस आपल्यालाच त्रास होतो ग त्या गोष्टींचा.
हो ना.
फळ वगैरे
नंतर मग, आ
फळं खाते ती.
हो. मॅंगो खूप आवडतो.
अरे बाप रे.
हो. म्हणजे असं फ्रीज मध्ये जर तिला दिसला कंदील वगैरे तर ती म्हणजे पाच पाच मिनटात फ्रीज, मम्मा मॅंगो, मम्मा मॅंगो.
हम् हम्म हं हं.
खूप आवडतो. लगेच धुन दे, कापून दे.
अरे बापरे! छान ना पण.
हा दुसरं नाही, पण मँगो खूप आवडत
ह ह. चांगली गोष्ट आहे पण ती. अगं तिला ना ते नाचणीची पेज असते बघ नाचणीची पेज कर, म्हणजे लहान असताना करत असशील ना तू?
हो हो हो हो हो.
हा. ती पण देत जा, ती पण छान असते लहान मुलांसाठी. आणि अजून का, तांदळाची पेज वगैरे पण देत होती का लहान अस तांना तिला तु?
हो.
हं हं हं.
तांदूळ नेसली. ुगाचि दाळ, मठाचि दाळ असं मसुरची दाळ. चवळची दा. ळ असं दाळ धुणसन मग ते सुकून घ्यायची
हं हं.
मध्ये काढुन बारीक पेस्ट करुन थोडशी अन ते द्यायची. आवडीने खायचं ते. लहान असतां ना. खिचडी म्हणा
थोडास तुझा ना, आवाज ब्रेक होतोय अग.
येतोय का आता? येतोय का? हम्
हो हो. येतोय, येतोय. मध्ये फारच हे झाला होता.
आता काय म सगळ्या जणी नेटवर्कचं प्रॉब्लेम होतोच हां हां.
अहो आमच्या शेजारी एक मुलगी होती न, तर ती तर बिलकुलच नई खायची. बाबा म्हणजे लहान असल्यापासुन ती जे त्रास द्यायला लागली म्हजे भाजी् पोळी नकोच म्हणायची. आणि घरचे पण कसे खूप ते असं ला लाडात वाढलेली म्हजे लाड म्हजे खर तं हे चुकीचंच आहे म्हणा पण मग लहानपणापासूनच बेकरी आयटम्स म्हण किंवा जंक फूड म्हन पिझ्झा बर्गर अंह ह्या गोष्टींची एवढी सवय लागली तिला म नंतर ती भाजीपोळी खायचीच नई म खूप त्रास द्यायल लागली. आणि मग अ असं आता शेजारी वगैरे म्हणतातच ना की नको बाबा आता तिला खाऊ द्यायला पायजे काई गोष्टी तुम्ही खाऊ द्या वगैरे असं काई म्हणायचे ते तर त्यावेळी असं व्हायचं की ते म्हणायचे की नई नई मोठीे झाली का म खाईल. म मोठी झाली का खाईल पण मग ते खा आता ती दहावी पास आऊट झाली तरी पण नई खात अगं. म्हणजे ती हॅबी
कारण तिला लहानपण हो बरोबर. लहानपणापासुन तीला सवयच लागली नई
बरोबर काय ग बाळ काय म्हणतं तुझं, तो पण बोलतोय का आपल्यामध्ये.
हा.
असं. हा हां. ती पण मावशीशी गप्पा मारायला आली मावशी आणि आई काय बोलते बघायला. अ हा हा.
हा. काय देऊ तुला, काय देऊ, देऊ तुला. काय द्यायचं, झोपते का तू? तिच असंय आहे ना तिच्या बाजूलाच झोपावं लागतं.
अगं लहानेना मुल अजून अर्थातच. लहान मुलांच असंच असतं ग बई, जोपर्यंत ते थोडेशे अशे व्यवस्थित होत नई ना. खूप मी तर म्हंजे तुला सांगू का, तो अक्षरशः चार वर्षाचा होईपर्यंत मी रात्री हार्डली असं, अं क कधीतरीच की रात्रभ झोपली असेल. सारखं अगदी, अं म्हणजे उठून हे करावं लागायचं त्याला. आणि कसं ग ते प म पहिल्या बाळाच्या वेळे जास्त त्रास होतो बग, दुसरे बाळ जे म्हणजे दुसरं बाळंत पण तिसरं ते पोरं थोडेसे हे होऊन जातात मग, आपण पण थोडसं त्यांना सवय लागू देतो काई गोष्टींची. पण पहिलं वहिलं जे बाळ असतं ना, त त्या बाबतीत आपण फार अ हं हे पण असतो, क्युरियस पण असतो काई गोष्टींमध्ये आणि अति जास्त लक्ष दिल्यामुळे मग त्यांना तशी सवय पण लागत जाते, त्या गोष्टींची पॅम्परिंगची सवय झालेली असते. आता माझ्या अं मुलाच्या बाब तिज सांगायचं न, बोल ना.
त तिचं असंय ना रात्री, आम्ही तिला अशी सवय पाडली की माझे सासू सासऱ्यांजवळ झोपत, झोपवतो तिला रात्री. ती झोपते पण, म्हणजे कसं हो, म्हणजे ती खूप लहान हो दहा अकरा महिन्याची काहीतरी होती.
ह,
जवळपास, तिला डायरेक्टली थोड त्यांच्या जवळ झोपवतो.
छान न पण मग, तुला तेवढंच मग शांततेत हम्,
हो, आणि ती गाईच दुध पिते.
हम्म हम्म,
ते दुधाची बॉटल राहते ना, ती जर भरून देली ना, म्हणजे रात्री जर उठलीच
हां,
तर लागतो तीला. ते म ते बॉटल नाही देत तुम्ही. हो झोपते. झोपायच नाही टेन्शन तिचं दिवसा पण छान झोपते. आणि रा त्री पण दिवसा पण, असं अकरा साडे अ अकरा बाराला झोपली ना, त अडीच दोन अडीच तीन
अरे बापरे! खूप छान म्हणजे मग तुला काही टेन्शनच नाही अगं.
झोपायचं पण म्हणजे रात्री एक दोनदा उठेल फक्त. ते पण पाणी प्यायचं राहिलं त पाणी नाही त दूध प्यायचं राहिलं त दूध मागून घेते.
अरे बापरे! खूप छान म्हणजे, तुला हेच नाही आग. ती मुलं पायजेन आहेत. तर काही काही मुलं फार त्रास देतात ग. म्हणजे झोपायला नाटकं असतात. अ.., खाण्यापिण्याला नाटकं असतात आणि खूपच त्रास देतात. आणि परत ना, आईला सोडून दुसऱ्या कोणाकडे जात पण नाही अगं. मग त्याच्यामुळे ती आई जी असते ना, ती फार वैतागते.
हो ना, आणि आमच्या इथं कस आहे. आमचं म्हणजे आ, मी मला टोटल चार सासरे आहेत.
हम् हम्, बापरे!
तीन इथं राहता आणि एक येथं नाशिकला राहता. ते सगळे असे बाजूला बाजूलाच घर आहेत ना, सगळ्यांचे. त आणि ती मेन म्हणजे ती घरातली एकटी आहेना, त्याच्यामुळ मी सगळ्यांकड जात असते. घरातली एकटी असल्यामुळे तिला घरात कोणी राहो देत नाही हो. खुप लाडाची आणि आमचा भाडेकरू वगैरे पण राहतात ना, आमच्या बिल्डिंग मध्ये त ती त्यां च्याकड पण जाते. त्याच्या म्हणजे पूर्ण बिल्डींग मधली पहिली मुलगी हे न ती म्हणून
अरे बापरे! सगळीकडे फिरत असेल मग ती.
हो हो, तिचं असं कधी येच नाही आहे की, मम्माच पाहिजे किंवा पप्पा प्पाच पाहिजे. असं काही नाही. सगळ्यांकडे जाते. आधीपासनं तिला सवयच लागून गेली ना ती. आधी अशी लहान होती ना, दोन तीन महिन्याचं वगैरे असं, तर तेव्हा पण जायची ती. तेव्हापासनं जाते. म्हणजे तिला काय हेच नाही, फक्त तिला खाली टाकून द्यायचे आणि तिची गंमत बघत राहायची. तरी भी नाही सोडायचे. तरी घेऊन जायचे तिला. तिला तशी सवयच लागून गेली ना.
हो ना आवाज पण येतोय तिचा आणि मला तिला झोपून दे मग आपण बोलू हवं तर ठीक आहे.
हो, हो, चालेल चालेल.
बाय.
बाय.